हॅलो
हॅलो.
ह आवाज येतोय काय?
हा येतोय.
काय, किती दिवसांनी आठवण आली आमची?
होय आलीय. आता लवकर, काय म्हणलास?
एवढ्या दिवसा नाही होऊन लाटो पण काय कुठे गाय बाय मोठे झाला वाटतं बिझी आवटत जास्त असतात
नाही नाही आम्ही कुठे बिझी जरा बाहेर गेलतो ग आ्
गावी गेलेला असं
होय
होम होम
हम्
काय म्हणतयस माजून
काय नाही निवांताय सुट्टी पडल्या
हा कुठल्या कॉलनला येतस
तर डी आर के कॉलेजला कोल्हापूरमध्ये
हा हा मी कोकणात आहे गवाडीला
वू वाडी हा
हम्म काय कास म एक्झाम एकच सेमिस्टर झाले दुसर अजून व्हायच आहे
बारं बार
हम काय मग तुझं काय चालते
माझं काय ना आता सेकंड सेमिस्टर झालं आता एक्झाम्पल हो सेकंड इयर ला आता जाणार ना
हा
हा हा
चांगतायल
हा हा जेवलाच काय
जेवनच बसून मिला बाहेर वाल्यााला दारात
हां हां
फोन आला तेवढ्याच
हम्
तुम्ही मोठी माणस झाला सगडा विसरला आम्हाला
आम्ी कसं विस्तार ना त्याला
अ मन फोन नाही तुमचा
करते ह कधी तर
हम् हम् तेच कि बिझी झाला
नाही नाही रस करते बिजी नाही
म
घरची कामं असतात
तेच
तेच अससं करतं
अजून काय म्हणतेस मग
काय नाही असंच म्हणलं फोन करूया म्हणलं दिवसान
हा
म
काय काय रालायच इथंडीआर केेला
बिर के लाखलाय बीसे ला आहे
हा म्हमे इ ज ब बर आप ते समशत हम्
तू काय करतोय आता
मी बी फार्म करतोय
हा हा काय असते इथ मध्ये
बीफम का
हां
का आपलं औषध वगैरे तयार करायला शिकवतात
हा, तू केलास का नाय?
काय ना, मला तेवढंच, त्याला जरास आहे, तेवढंच केलंय आता मग फर्स्ट सेमिस्टर झालाय बघा
हा, हा
जास्त काय नाय अजून
मला वाटलं नवीन कुठला औषध तयार केलास काय
ते लास्ट इयरला करायचं की
लास्ट इयरला
वय
हा, हा
लास्ट इयर, लास्ट आहे सगळं ते औषध वगैरे करायचे आपली, आपली
प्रॅक्टिकल साठी काय?
हा
हा
तुझं काय चाललय मग अजून?
माझं अजून आहे आता बीसीए झालं आता करायचं कंप्लीट
हां
नंतर ना बघायचं कुठं जॉब भेटतो का?
हा
जॉब सहजा सजी नाय आता हच्यामध्ये तरी पण बघायचं ट्राय
सगळीकडच आहे
केल्या शिवाय आता पर्याय नाही ना
ते आहेाच पण आता सगळीकडेच जॉबची कमी ये.
बघा जॉब तर कमी येत आता ए आय आल ना त्यामुळ.
होय
हा
हे ना जॉब घेतलंत सगळ्यांच.
सगळ्यांच घेतलं, आता सगळे बसल्यात गप्प. होय.
काय करतील मग?
आता काय नाही, गप्प बसा पाहिज सगळीजण
मग हम.
मग स्वयंम काय ते म्हणतोय? मित्र तुझा.
काय कुठ हाय तो पण बीजी त्याचा पण फोन कधी, कधीतरीच येतात
हा हा
केली घेऊच राहायच एवढच
व्हय मला पण कधी तरच करतोय, होय
त्यात काय खर तुम्ही हे जातच हाय एकत्रच आहे. तरी तुमचे असतील बऱ्या पैकी
नाही असतोय मी पण जास्त ती कॉलेजला येतात नाय. आले तर शेवटला येतात, आले तसे शेवटला येतात, नाही तर नाय
आळस अंगात आळस आहे तुमच्या, आळस पहिल्यापासूनच आहेत खरं तशी
हा हा येऊन पण त्यानी पेपरला चांगलं लिहत्यात ती सगळं होय होय.
म
त म्हण मला म्हणते तिरी की? तू पण अभ्यास करतेस मी म्हणले मी कॉलेज येऊन पण मला म्हटले काही येत नाही म्हटले मला. एवढ---प्रोग्राम म्हणला तर काय करायचं लिहायचला
आस्ते.
प्रोग्राम लिहायचे असतात नाही आम्हाला.
हा
त्याच्या प्रोग्राम आत्तावा जर पाहिजे. सगळं पूर्ण. होय तेच की होय.
मग आणि काय म्हणतस
काय नाही हाय घरातच निवांत होतो सुट्ट्या होत्या म्हणून आलेल इकडं नाही तर मग तिकड असल की का हॉस्टेललाच हॉस्टेलवररच असतो
हॉस्टेल ला आहेस का तू
हम्म त्यास आता कोकणात काय नाही ते
होय कोकणा कडे एवढ्या टय
तर मग आहे आपल्या इकडं पण त्या तिकडे सहजा सहजी मिळालं म्हणून तिकडे घेतलं त्यावेळी
हा, हा
ह् आता काय पर्याय नाही
मता बाहेर निघायच पाहिजे हम्
हम् असं झालंय सगळं अवघड
हा
आणि काय म
काय नाही आता थोड्या वेळ नंतर ना बसायचं जरा
वा मग शेत वगैरे काय हाय का
नाही ना शेत वगैरे काय नाही
हम
तुमचं आहे काय
नाही आमचं पण नाहीच
हा, हा कोकणातस अस असत की आं
काय
कोकणातयच आहे ना
कोकणात कॉलेजला आहे रे
कॉलेजला करायला की तू इथलाच आहेस तू प्रॉपर
हा
हा, हा
इथच आहे
मला वाटलं तू ह्याला आहेस कॉलेजला येतय स क तेथ राहायलायच असं वाटलं
नाही, नाही उलट, उल्ट
हा, हा कोल्हापूरमध्ये कुठे राहतोस तू
हम्म ह हित पाचगाव
हा पाचगाव कार हा, हा
हम् ह तू कुठे राहतोस
मी एक तर गडमुडशिंगी
हा, हा ह, ह असाय होय
होय
हम्
मग पाऊस त नाही काय तिथं
पाऊस नाही खरं पावसाचं वातावरण झालय बारीक, बारीक, बारीक, बारीक पडतो
हा इकडं पण असंच आहे बारीक बारीकच पडायलाय अजून तर काय मोठा नाही
तेच
हो कोल्हापरात असेल मोठा पण इकड का नाही मडशिंगी नाहीथ
हा
हो
ते पाऊस पडतोय खरं बऱ्यापैकी
होय पडायला पाहिजे नाही तर नंतर ल होणार हाल होणार.
हो
होय आत्ताच पाणी नाय
हा खरा सुरुवात झालंय खरं.
काय म्हणलास?
काय झालं सुरुवात झाल्या म्हटलं तर पावसाला खरं
सुरवात आता काय झाला आता दोन महिना झाला. आता पावसाळा येऊन.
हो
तरी पाऊस पडला नाही.
व्हय
खरे कालपासून सुरुवात झाली खर
झाल्या आता आता पडा पाहिजे भरपूर.
पडणार, पडल का नाय?
पन्नास, दहा
हम्म ्
मग आणि् काय पेपरची व्यवस्थित गेलेत ना
पेपर गेला सोड व्यवस्थित का रिझल्ट लागला. तुमचा लागला का रिझल्ट?
आमचा नाय अजून आता दहा तारखेला लागल दहा तारखेच्या आसपास.
हो हो हो ह
होय तेव्हा का येणार किती बॅक आहेत किती चांगले गेल्यात.
हा
हा
खर खर म आणि काय म्हणतो अजून जेवलास का नाही तू खरं?
मी जेवनच बसलेलो ग तर तुला फोन करा म्हणलं केला मग. बोलूया म्हणलं थोडं.
हम
हा.
सुधा देवी.
होय?
चांगलं चालाय हम्. बाकी
आणि काय नाही मग निवांत आता.
हम हा.
हा.
अजून मग तुमचं कॉलेज कधी चालू होईल?
अजून तर काय सांगाय नाय, रिझल्ट लागल्यानंतर ना मग चालू होणार.
ह ह.
अजून रिझल्ट ची डेट पण द्या ना अजून.
हा.
होय.
ह नागन खर्च
लागणार आता सांग त्यांनी एक महिन्यानंतर न लागेल म्हणून.
हा.
तर बघूया तर कधी लागतोय?
नाही लावतील. लागल लवकर एवढं काय?
होय लागेल. सोड लागल्या नंतर बघायचं.
होशील नाव पास?
हा.
ऑल क्लिअर होईल नव?
होईल की ऑल क्लिअर. तर मॅथ तेवढ उघड गेलेलं. बघुया, होणार ऑल क्लिअर. हम्म.
अभि क्लिअर तेवढं व पाहिजे ब.
होय, ऑल कलेर झालं बस पर्सेंटेज कमी होऊन देई त्यामुळेढ काय नाही.
हा.
होय, बॅग लागयला लागलं की नंतर प्रॉब्लेम होते नात. ते पुढचे सब्जेक्ट आणि आत्ताच
सगळ्याच एकदम कराय लागतय. हम. तसंच असते तेच तर नको वाटते ते.
होय तेच की आमच्या तर वर्गात एकट्याच अ सहाच्या सहा बॅग लालेले आहेत. पहिल्या सेमिस्टरलाच, होय सगळच लागलेले. सेकंड सेमिस्टरला त्यांना काय केलं काय माहित?
हम.
कसा अभ्यास केलाय? काय केलाय?
ह बड.
होय.
हम्. चालतंय मग त्याला नंतर